आवज येतोय माझं तुम्हाला
हो येतोय ना कशा आहात तुम्हाला फोन नेमकी तुमचीच आठवण झाली. आणि फोनच लावायचा होता तुम्हाला
बरं झालं. मी पण आता मला वेळ हाय तर म्हटलं बोलू शकतो आपण
हा ह हा काही नाही वो चाललंय आपलं ट्रिपला जायचं आता पाऊसाळा लागलंय पण पाऊस काही पडत नाहीये. आणि पावसामध्ये कसं निसद निसर्गाचे जे वातावरण असतात म्हणजे निसर्ग पर्यट टन हा तिकड गेल्याच्या नंतर थोडस बरं पण वाटतं.
खरय खरय फिरणं मानाला मनाला पण छान वाटतं त्या सगळ्या ह्याज्या म
हो हो आणि काय होतं आमच्या घरापासून म्हणजे काही अंतरावर अंतरावर म्हणजे एक नही का दुसऱ्या तालुक्यामध्ये काही पर्यट टन आहेत खूप छान छान पर्यटन आहेत. जसं म्हणजे अ सिद्धेश्वरवाडी आहे.
बरं
हो अ सिधेश्वर वाडीच वैशिष्ट सांगायचं म्हणालो ना तर डोंगराळ भाग आहे. आणि डोंगराळ भागाच्या हा पूर्ण डोंगराळवा आणि दरीमध्ये ती सिद्धेश्वर वाडी म्हणजे याच सिद्धेश्वराच मंदिर आहे म्हणजे महादेवाच मंदिर येतय हा हो. आणि त्याच्यामध्ये पिंड वगैरे असते आणि त्या पूर्ण अ चहू बाजूनी चहू बाजूनी डोंगर येत आणि डोंगराच्या दरीमध्ये ते तीन मंदिर येत. वेगवेग ते तीन मंदिर आणि भुयारी मंदिर ये त्याच्यामध्ये भुयारी सुद्धा मंदिर ये आणि भुयारी दत्त मंदिर ये आतमध्ये आणि परत तुम्हाला सांगते म्हणजे अ पूर्ण पाण्याचा जो धबधबा म्हणतो ना झरणा.
हा हा.
पूर्ण पाहात आलेला आहे तो म्हणजे ऐतिहासिक का आहे ते. आणि अ हो. आणि तिथून ते येते म्हणजे अस पाणी वाहत वाहात भात पूर्ण पूर्ण खालीपर्यंत ते येते आणि परत डोंगराच्या कडेला एक गाय मुखी गायमुखे आणि त्या गायमुखातून काय होतं पाऊस पडला ना दोन तीन पाऊस झाली ना. किथ गायमुखा मदुन
पाणी येत असेल बरोबर.
हो आणि म्हणजे डोंगरामध्ये जे पाणी असतं ना ते पूर्ण त्या गायमुखामधून चालू होत. आणि धबधबा खूप खूप सुदर वाटत म्हणजे आपला धबधबा कसा असतो त्या धबधबा्या टा पाणी येत अशा वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणाला चला ट्रिप करूया आपण मैत्रिणीना पण सांगूया. कि या आपण नाही का फिरायला जाऊ एकदा ट्रिप करूया अशा हिशोबाने आणि पाऊस पाणी म्हणजे गोंधळ म्हणजे आता ह्या वर्षी. आतापर्यंत सात जून पासून आत्तापर्यंत कितीतरी पाऊस व्हायला पाहिजे होता. पणी अवश्य. चा दुष्काळ आहे ना अजून पण उन्हाळा जाणवतोय दिवसभर इतकं गरम होतंय ना का विचारायच. घरात पण बस वाटत नाही आणि मग असं वाटत की नाही काही मंदिराच्या ठिकाणी. ठिकणी जिथे झाडे झुडप आहेत जास्त दाट आहे त जाऊन बसावं निसर्ग नाही का निसर्गपात निसर्गपात बसाव. असं वाटते तुमच्या इकड वातावरण चांगलं अस. त्यांना पाऊस झाला का नाही तुमच्याकडे.
ुच नाही झालाय आ तेच विचार करायचे माझ्या लेकीची शाळा सुरु झाल्यावर पाऊस सुर होईल नाही का सात तारखेपास पूर्वी तरी पाऊस यायचा मग. पावसाची कविता शाळेत. य मग ते वर्षा विहाराला जायचं छोट्या छोट्या ठिकाणी मुलांना घेऊन हे ते. पण आता पाऊस पण नाही पडत आहे पावसाच्या कविताच आहेत फक्त. पुस्तकांमध्ये पण पाऊस सगळंच गेल्या झाडं पाडली जात. त्यामुळे वर्ष विह कधी खर जमेल नाही काही माहिती नाहीय आणि त्यामुळे पाणी पण धुसाड येतेय.
हम्म पाण्याचा पुन्हा होन पाण्याचाही खूप प्रॉब्लेम आता आता तरी एवढं काही जाणवत नाहीये पण काल कालांतराने जर पाऊस वगैरे झाला नाही. तर म्हणजे पुढचा उनळा म्हणजे खूपच अवघड जाणार आहे आपल्याला आणि त्यामुळे नाही का आपण म्हणजे नाही का महिलांनी संकल्पना केली पाहिजे. जी ती वट पौर्णिमा आहे ज्या वट पौर्णिमेला आपण म्हणजे काय कराव म्हणे वडाच्या झाडाला जातोय आपण वडाच्या झाडाची ते आणून जे आपण आणतो काही काही महिला आणतात घरी आणि त्या वटाची पूजा. पूजा वगैरे करतात त्याला दोरेव हो पण ती नंतर दोन चार दिवसांनी फेकून देतात काय करतात पण ती फांदी कुठेतरी रस्त्याच्या कडेला थोडास एक खड्डा वगैरे खांदून ती फांदी त्या त्यामुळे ती लावावी आणि त्यालापाणी निती नियमाने थोडं तरी पाणी अ पाणी घालावे दोन-तीन दिवसानंतर का होय ना ती फांदी जरी लावली तरी झाड म्हणजे. जर प्रत्येक महिलेने जर असं केलं तर मी म्हणते एक एरिया मध्ये पण पन्नास साठ झाडं शंभर टक्के ह येतीलच.
पण काय होत अस जे आपण म्हणतो ना.. त अही झाड. मोठी व्हायला शंभर शंभर वर्ष लातात हो पण डोकं लावणार आणि. झाड दीडशे दीडशे वर्षापूर्वीची कापणार तर त्याच्यामुळे सगळंच. ठिकाणी गोंधळ काय वातावरण इतकं बदलत पिढीच काय होणार झाड.
नाही याच्यावरती तर झाड तर तोडू दिलीच नाही झाड हे ना हे काय होते माहिती का झाड अति तोडल्यामुळे हे व. वातावरण म्हणजे पाऊसच येत नाहीये पाऊस त्याच्यामुळे निसर्ग सगळा म्हणजे क पर्या. खराब झा सगळ हवामान आणि काय झाले यमाडीशी आलेली प्रत्येक. ठिकाणी एमआयडीसी. जे हे धूर कंपण्यांचा धूर तसा जर विचार केला तर आपण म्हणत आपण खेडेगावा. ज तुम्ही सांग खेडेगावापर्यंत कंपन्या पोहच.
पोहोचल्याच आहेत आणि तिथे पण सगळं पाणी प्रदूषण होतय. जमिनीचं प्रदूषण होतंय आणि शहरांमध्ये सिमेंट. र म्हणज काही गरज नसना समेंट रस्ते करता. तर ते पाणी मुरतय कुठं मुरतच नाहीये ते जाते अ गटारामध्ये. गटाराचं पाणी पुढे अजून कुठे घ. आधी पाणी मुरायचं तर जमिनीतन पण गारवा असायचा ना. आता जमीनच कोरडी पडतीय.
पहिल्या नद्या म्हणजे आपल्या ज्या नद्या होत्या त्या नद्या चांगल्या होत्या म्हणजे नद्या. आणि नद्यांमधून कसं पाणी चांगलं नदी म्हणजे डोंगराचा जो पाऊस पडला तो वा वा. त्यां पाणी भरपूर होत पण आ. ता काय झा या कंपन्याजगोजागीच्या झाल्यात का ते साखर कारखाने वगैरे वेगवेगळ्या यात. त्यांनी काय केले स्वतःच जे खराब पाणी असत ते त्यांना त्यांनी सोडून दिले.
हो ह.
आणि त्यांना त्यांनी सोडल्यामुळे तुम्ही सांगा घे. माणसांना हे आजार वगैरे आणि तुम्ही सांगा तेच पाणी न त्यांचंच पाणी पुढे जाऊन. अ हे.
पिकांना पण आणि पिकांना पण तेच विषारी पाणी जात त्यातनच प.
जमीन जमीन म्हणजे. पुढच्या सात पिढ्या बीड बसून म्हणजे जमीन पिक पिकणार आहे. ते दोन पिढ्यांमध्ये ती जमीन नापिक होतीय..
बरोबर.
त्या पाण्यानी म्हणजे. कस तिच्यामध्ये जेवढे जीवन आहेत जीवन आहेत. त्याच्यामध्ये जीव जंतू आहेत जी शेतीला. गरज आहे त्या पूर का करण्यासाठी तिला गरज आहे तेच. नाही म्हणजे ती मरतात पूर्ण. ूषित पाण्यामुळे आणि मग ते दू. दषित पाण्यामुळे ज मारणार आहे तर मग शेतकऱ्यांनी शेतकरी. माणसाच शेतीमध्ये पिकणार काय माणूस खाणार काय. त्याच्याने सगळं मागळी वगैरे आणि. सगळ म्हणजे अस म्हणजे जाण्याच इतका म्हणजे हे होताना की मूड होताना की आता क. ऊ पर्य दोन त पाऊस पण पाऊस पण येत नाही पा. स पण ते कवितामध्ये झालाय लेखामध्येच राहिलाय फक्त पाऊस फक्त त्याच्या. कविताच करता येतात त कोरडा पाऊस झाला हा.
हो ना म्हणजे आता देवदर्शनाला वग. ण इछा अस सु आध थऊ. किं पण भीती घरात बाहेरच पडा च्छ नाही होत इतकंऊ ऊन लागतय आणि त्याच्यात पोर आणि वडीलधारी माणसं आहेत त्यांना किती त्रास होतो त्यामुळे कोणाबरोबर बाहेर कोणाला घेऊन जायचं असा प्रश्न पडतोय की त्यांना ज्यांच्यासाठी बाहेर पडायच त्यांनाच त्या उन्हाचा त्रास होणार अस तर न गेलेलं बरं
न गेलेलं बरं आणि काही म्हणजे अशी जी पर्यट आ से तुम्हाला थंड हवेचे पर्यटन वगैरे आहेत ह ठिकाणी असऊ ल्याशिवाय मजा येत नाही जायला पावसाचीच आतुरतेने डोळे भरून वाट पाहतय
तेच आहेत आता आपलं पण पक्ष्यां प्राण्यांप्रमाणे झालंय त्यांचे तर अजून हाल आहेत मोक्या जनावरांचे
अस असं होते ना तेच आमच्या इथे ना दोन चार म्हणजे अ चांगले बरेच पर्यटन आहेत तशी खूप पर्यटन आहेत हो सिद्धेश्वर वाडीचा आहे गणेश खिंड आहे हा त पई पाडळी आहे परत याचा हंग्याचा हगेश्वर आहे रामलिंग आहे देडेश्वर आहे इतकी म्हणजे जे आपण जेट पाहतो ती इथ पोरविटून
हम्म हम्म हम्म वा आमच्या इथे तर बाहेर पडल्या तरच
हा येणारा श्रावण महिना हा बोला ना
हा हा मध्येच तुमचा आवाज हॅलो हा येतोय आवाज मध्येच आवाज ब्रेक होत होता हो हो बोला
अच्छा ह ह काय नाही म्हणाला या येत्या म्हणजे कमीत कमी आता तरी पर्यटनाला जाण तरी श्रावण महिन्यामध्ये पाऊस पडा श्रावण महि्या जेकरून सोमवारी आपण कुठेतरी पर्यटनाला जाता ये नाही का
खरे खरे तेव्हा तर तो महिनाच अ पावसासाठी म्हणून असतो
हम्म चालत करूया आपण चला फोन परत हो हो जाते हो हो